क हा बोला कि. काय? करायलंय सां माझं क नाही वजन वाढले हो. त्यासाठी काहीतरी सांगा की आता चोपण आहे बघा.
बापरे! कमी करायचंय का?
हो कमी करायचं लईचं वाढलंय बघा ह्या महिन्यात. थांब.
कमी करायचं मग आता रोजचं जेवण खाणं पिणं काय असते मग तुमचं.
कालच्या दिवसाचं चपाती वगैरे असते. चपाती भाजी त्यानंतर संध्याकाळी भात अस तोय भाकरी असत्या. भाजी हे अस ते संध्याकासचे सकाळी काय आहे नाश्ता करतोय. सकाळी नऊ ला जरा काहीतरी भात वगैरे काहीतरी उपीट केलं असते. तो नाश्ता करतोय. त्याच्यानंतर मग ग नाश्ता झाला की, मग एक वाजता डायरेक्ट चपाती भाजी मग त्यानंतर संध्याकाळी नऊ ला जेवण.
आणि मग झोपताय किती ला?
झोपतोय की, दहा साडे अकरा वाजतात झोपायला.
म्हणजे झोपेच्या आणि ह्याच्यामध्ये अंतर फक्त दीड तासाचंच आहे.
होय लगेच झोपतोय.
काय करायचं? सकाळी सगंळ्यात पहिले लवकर उठायची सवय लावायचे. सकाळी जरा लवकर उठायचं आणि उठल्यानंतर ना, थोडं एक पाच दहा मिनिटं मेडिटेशन करायचं.
ओके हा.
बसून तुमच्या देवाचं नामस्मरण काय असेल ते कुळ स्वामी ते करायचं. ते केलात कि मग एक थोड्या वेळाने अ गरम पाणी प्यायचं. गरम पाणी पीत पीत एक चार लाईनी वाचायच्या पुस्तक वगैरे काहीतरी असं.
हा,
आणि त्याच्यानंतर ना मग तुम्ही वॉकिंग करायच. एक सहा हजार मि म्हणजे सहा हजार पावलं तरी व्हायला पाहिजे. पावलं स्टेप आपल्या सहा हजार
ओके हा.
हम्म, मग तिथनं जाऊन आला की भरपूर पाणी प्यायचं परत
हो.
कोमट असं ग्लास ग्लास भरून पाणी प्यायचं. आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट पण खाऊ शकताय तुम्ही कारण तुम्ही भरपूर चालल्यामुळे घाम गेलेला असोय तर आणि भूक पण लागलेली असते. आणि त्यावेळी ड्रायफ्रूट खाल्लं ना, ते शरीर पूर्ण त्याचा वापर करतंय ना,
हा हा हा,
वेस्ट जात नाही. मग ते खायचं. ते खाल्ल्यानंतर ना, मग- तुम्हाला जो पाहिजे तो नाश्ता म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन असेल असं उपीड पोहे असं काही जास्त खायचं नाही. प्रोटीनच जास्त खायचं.
होय काय?
हा म्हणजे असं मुगाची उसळ असू देत. किंवा अंडी काय तुम्ही खात असाल तर अंडी
नाही कुठं मी अंडी वगैरे खातो नॉनव्हेज काय खातच नाही मी
मग हाय प्रोटीनचं हाय प्रोटीनचं खायचं. आणि त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर दीड तास पाणी प्यायचं आहे. पाऊन तास तरी मॅक्झिमम तुम्ही म्हणजे मिनिमम पाऊन तास तरी नाही प्यायचं.
हा हा.
पाऊण तास सर क नाही अजी बात पाऊन तास, हा पाऊन तास पाणी प्यायचं नाही.
हा हा हा.
पाऊन तासानंतर न मग नंतर तुम्ही पा पाणी पिऊ शकतायसा ते पण घोट -घोट घोट -घोट प्यायचं. आणि जास्तीत जास्त तुम्ही सेमी लिक्विड खायचं म्हणजे अ कुसकरून वगैरे असं
हा असं खायचं काय?
असं खायचं. अ्ना आता तुम्ही सकाळी समजा आठ ला नाश्ता केला? किंवा जेवलात प्रोटीनचं व्यवस्थित तर त्याच्यानंतर परत चार चार तासानी बरोबर जेवायचं. म त्येच्यामध्ये प्रोटीनची परत भाजी असायला पाहिजे. भाकरी असायला पाहिजे. चपाती खायची नाही. भात खायचं नाही भाकरीच खायच आणि जेवणाच्या आधी सॅलेड खायचं भरपूर मग त्याच्यामध्ये काकडी, फायबर -फायबर असलेलं भरपूर एखादं फळ तुम्ही खाऊ शकताय जेवणा आधी
ओके.
आणि मग जाईल तेवढं हा मग जाईल तेवढं जेवायचं.
हा.
हम्म त्याच्यानंतर न मग अनेक चार तासांनी मग तुम्ही अ चहा वगैरे घेत असला तर तो फक्त ब्लॅक टी घ्यायचा दूध घालून नाही घ्यायचा.
चहा. हा.
हम्म साखरेचं प्रमाण पण एकदम कमी एकदम म्हणजे फक्त चार दाणे फक्त साखराचे टाकायचे फक्त तुमच्या जिभेच्या चवीसाठी. बेक - बेकरी प्रोडक्ट पूर्ण बंद करायच. बेकरीच काहीच नाही खायचं.
हा हा.
आणि त्याच्यानंतर ना मग संध्याकाळी आठच्या आत नाहीतर म्हणजे जमलं तर सातच्या आत. नाहीतर मग आठच्या आत जेवण व्हायला पाहिजे. जेवणात आणि झोपेत नाही न म्हणजे तीन तासच तरी अंतर असायला पाहिजे.
होय काय?
तेवढं अंतर पाहिजे आणि रात्रीचं जेवण एकदम लाईटली. अगदी असं ब्राऊन राईस, डाळ -खिचडी - - आणि रोज दोन चमचे तूप हे जेवणात असायलाच पाहिजे हाडांसाठी. भाकरी खायची भाक रात्रीच कमी म्हणजे जरी खायची असल तरी एक चतकोर आर्धी लय झालं.
हा हा हा.
ते एक मन होती माहिती हाय काय? सकाळी जेवावं राजासारखं. दुपारी जेवाव प्रजे सारख आणि रा त्री जेवावं भिकाऱ्यासारखं. म्हणजे अगदी कमी म्हणजे घरात हाय काय नाही असं.
हा हा.
आणि सिजनल फळं दोन तरी खावावी.
हा हा.
सकाळी लाल रंगाची दुप दुपारी हां सकाळी लाल रंगाची फळं खायची. दुपारी हिरव्या रंगाची आणि रात्री पिवळ्या रंगाची. मग लाल रंगाची म्हटलं की याच्यामध्ये सफरचंद, कलिंगड अस सगळं आलं. दुपारच्या जेवणामध्ये हिरव्या रंगाची मध्ये मग पेरू आलं.
हम्
आणि रात्रीमध्ये मग तुम्ही केळ वगैरे असं खाऊ शकता असं खरं रात्री चार च्यानंतर न फळ शक्यता अवॉर्ड करायचं नाही खायचं.
हा
आणि जेवणाच्या आधी केळ खायचं म्हणजे त्याच्यामध्ये पोटॅशियम असतय ना भरपूर केळात. तर केळ कंपलसरी केळ हा एक अर्ध केळ खायचं छोटस सॅलेड खायचं आणि मग जाईल तेवढं जेवायचं. म्हणजे फायबर आणि त्या प्रोटीनचं प्रमाण शरीरामध्ये चांगलं. राहतय अस आता माझं वीस किलो वजन वाढलेलं.
काय सांग
प्रेग्नस मध्ये हा प्रेग्नेन्सी मध्ये वीस किलो मग सगळे म्हणतात ते काय वाढत परत कमी होतेय. खरं वीस किलो कमी व्हायचं माझं नावच घे ना झालेलं मग त्याच्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या बाहेरचं तेलकड तळलेलं मसाल्याचं काय काय एक कट पण खाल्ला नाही. गरम गरम ताज अन्न खायचं. आणि काय असेल ते घरची कामं चालणं हे व्हायचं माझं भरपूर
आरे बाबा होय.
त्यामुळं मग माझी तब्येत म्हणजे व्यवस्थित हे झाली.
हम
अजून पण तब्येत म्हणजे व्यवस्थित आहे असं म्हणजे एकदम वेट वाढणं किंवा काय असं होत नाही.
हा हा
कमी होईल एक दोन किलो पण वाढत नाही.
होय काय बरं आहे की मगं आस आता असच करतो आता. दिवसभराच रुटीन
च नियोजन करायच आणि इकड तिकड पा टी असली हे असलं केक खाऊ वाटलं पाणी पुरी खाऊ वाटली अजिबात खायचं नाही.
नाही नाही
आणि खाऊन पिऊन वजन कमी करायचं नाहीतर मसल लॉस होत्याल तुमच्या सगळ्या. हाडांची पूर्ण हे होत्या मग.
ते तरी आहे.
त्यामुळ तुम्ही जेवढं शरीराकड लक्ष द्याल तेवढं म्हणजे आता या ह्याच्यात तेवढं तुम्हाला परत चांगलाय. दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा आपलं आपण आपली तब्येत मेंटेन ठेवलेलं चांगलं ना.
होय की बरोबर आहे.
हम् किती आता दवाखान्यात गेले तर कसले वेगवेगळे आजार ऐकायला मिळतात.
होय ते तरी आहे.
आणि त्या आजारांचा विचार करून परत आजार होतात.
होय होय होय ते पण आहे आणि उगच शरीराच पण हे होतंय नुकसान.
मग काय स्वतःच पैसे द्यायचं.
होय होय की.
आणि हाल ते हाल जीवाच होत ते वेगळं.
होय की, एवढं कोणी सांगितलंय?
कोण सांगितलंय म्हणूनच, आपणच आपल्या शरीराला चांगलं जपलं जर एवढं सोन्यासारखं शरीर सोडायचं आणि हो म्हणून सोनं घालून आपण बसायचं. काय अर्थ याला?
होय की, बरोबर.
तसच असते की, माणसाला बीपी असते शुगर असते वेगवेग कुठले -कुठले आजार असतात आणि माणूस त म्हणून सोन्याच्या दागिने हे त्याच्यासाठी आयुष्य घालवते.
होय की, बरोबर आहे.
हम्म म्हणून म्हणताोय आरोग्य हम्, आरोग्य धनसंपदा हे खरं आहे हे. आणि दवाखान्यात दवाखान्यात गेल्याशिवाय, चार पैसे गेल्याशिवाय, जीवाचा हाल झाल्याशिवाय, किंमत कळत नाही शरीराचे.
ते तरी आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला, आपलं शरीर आपल्याला सुरक्षित ठेवता येते. पण आपण ठेवत नाही.
सगळं आपल्या हातातच आहे. एक, -एक पार्ट जर आपण आपल्या शरीराच त घ्यायला गेलो, तर काय किंमत होत त्या पार्टची? एखादी किडनी, एखादं हृदय, अं आपल्याला असंच मिळत काय?
ना इसक व आहे होय, ते पण आहे. होय ते पण आहे होय की, बरोबर आहे.
आपण काय कराय लागलोय, मग आपण म्हणते नाही ह्या दवाखान्यात नको, मग त्या दवाखान्या दाखवूया तिथं. कुठ जरी दाखवलं, काय जरी केलं, तरी शेवटी स्वतः कारणीभूत आहे ना आपण त्या गोष्टीला, तिथपर्यंत त्या गोष्टी जाण्याला.
हो की.
मग डॉक्टर सांगतात आता रक्त लगवी चेक करा, कुठं पण गेलं कि जरा काय झाल की, डॉक्टरांच काय जरा काय झालं की चेक करा म्हणतात. मग आपण दुर्लक्ष करतोय. खरं तर चेक करण ज गरजेचं काय काय ना एवढे ना अस आजार आलेत ना वेगवेगळे कि, कशातन काय पण सिम्टम्सस पण काय पण होऊ शकते. ण ज्या त्या वेळेला सतर्क असणं गरजेचं आहे. आणि तेच आपलं खाणं पिणं आहार विहार व्यवस्थित असला तर ह्या गोष्टींच म्हणजे हे, काय म्हणतात त्या आपल्या त्याच्यामध्ये येऊ शकतच नाहीत ना दैन- दिनचर्येमध्ये. आजार पण हे ते येऊ शकत नाही. म् मी सांगितलोय तशा पद्धतीनं फॉलो करा. तसं फॉलो केला की, म्हणजे तब्येत व्यवस्थित राहील. तुमची वजन पण कमी होईल.
होय की आता तसच करतो मी.
हम्म, चाल ते मग चला ठेवू मग?
हा हा चालते. हा
हां. मम्मी